होय. हम्म. हॅलो. थांब रे एक मिनिट थांब. हॅलो?
हम्म.
हम्म. काय करायलास?
बसलोय.
काय करत?
फोन वर बोलत.
आणि काय?
कायच नाही आम्ही.
असताना कणी चेतन पाटील रेपड ब अस कायतर होत कणी? तुम्ही ड वर टाकलल चेतन पाटील अस.
गडेच होत ते चेतन पाटील.
तिथं व्हय खर नाही तर ते कंपल्सरी नव्हत ते टीक केलं नसल तरी फॉर्म सबमिट होत होता.
मी चेतन पाटील नाच केलं. हा.
तू केलायस मला माहिती आहे रेपड पडल रे.
तेना काय तर पैसे मिळत असतील त्याच.
रेफरच वय त्यांच रेफरल किती झालं? एवढं पैसे मिळणार म्हणल्यावर हेनी देणार की. अरे ही जी पण ही जी कराय लागल्यात ही जी ग्रुप काढून त्यांनी कराल्यात यांना भरपूर पैसा मिळत असणार.
होयच की म त्या शिवाय एवढा पैसा वाटत ल्यात व्हय. तेनी वाटाल्यातच किती बग की पैसा.
मधल जे रेप्रल पडतय तिनी कट करून आपल्याला देणार. प्लस त्यात कट करून त्यांना घेणार आहेत बरोबर त्यातलं कट करून त्यांना शिक्षकांना आणि देणार. त्यांना वन टाइम देणार सोड एकदा देणार त्यांना खरं इतन फूड तिनी मिळवनार. ती सुतार- बितार साक्षी नाव पोरगीच ऐकलो तिथ बघितलो ती एक.
ती पहिल्यापासन करत्या ते.
त्यात प्रीती एक बारकी पोरगी हाय. हम हाताला करतीया बग.
आता तुझी किती कॉल झालीत? सांग मला. माहिती हाय मला.
ठीक
फक्त. माझे सतरा झालेत.
पोरीसनी त्यां लावले, मी तुला एकट केलं, आणि आब्याला एकटे आवलेलं तेवढंच त्याच्यावर. चालय
कल्याून.
अ घेतटलाय कुठं त्याला मला सांगल. म्हणला नको पैसे बी श का चला शिक दिला. लं. माझ्यासाठी घे मी करतो, तुझ्या तिज्यासाठी घे बर म्हणला घेतो म्हणला आणि फोन लावतो म्हणला.
को बिको काय पैसे नको त्याचं कायतर घेऊन द्या म्हणाव तिला.
नाही ते सोड त्याला त्याला पटत नाही तर कशाला वगैरे फोर्स करायचा. हम्म हम्म. हे कुठे लावालायस? हे हिरवं? इथला लावून काय कर मोडतंय ते कापड बांधालायस होय? हे काय नवीन आणलायस? हे बंडल दोऱ्याचा घरातन आणलायस.
तू साधा कॉलवर बोलत असला बडबडालाय.
हॅलो हां बोल की काय आता असू दे की त्याला काय होतंय?
काय गरज आहे का खरं मधेच गावाबरोबर बोलायचं?
हम्म असुदे हम्म शेवटी काँवर्सेशन झालं ना कायतर. कन्सिडर होऊ शकतंय की बाबा मी ते तुझ्यासंगच बोललोय असं आणि हे बारकी पोरं आहेत ना. लागलाय. मला म्हणला अ बघा कसं केलेयं म्हणला, या पुुढे बोलणार कसं? अह. ह ह. शर्ट आकसलायं बघा पांढरा बर झालं, एल साईज लिलो.
बारका झाला?
जरा होय लहान आणि हो पण आणि पिंक काय एल साइज घ घेतलो नव्हतो, एम होता. झालं की.
त्यो आकसलाय?
होय. जरा का हुना आकसतयं जरी अस खर खरीद कापडा हाय खरं ते आ
पण बसतोय ना?
बसत नाही ग सगळ
म्हणजे बारका बिरका होत नाही ना, असं
नाही नाही लगेच नाही तेवढं मोठं नाही रे कळलं काय?
हम्म.
थांब धार मारतो. काय? हॅलो?
हम्म.
हॅलो? शिल्लू लू हंम त्याच रील बघितलंस कधी
तु साधा फोन च नको करू तु
का बलदेव काय म्हणतंय
सांगतो ते तिथच
नाही बर बर बर काय आहे ह्यावर बोलायला लागतय न्हव ते कसल बोलायला तर ह बोल तस बोलतो बघतो कसल बोलत बोल हम् हम्म हॅलो बोला की आता आह यावर जसं बोलायचं असतय तसं बोल हॅलो
हा.
हॅलो
हा.
अरे बोल कि बोलणार आहेस की नाही.
बोल तूच
बोलणार बोल नाही तर ठेव फोन नाटकी ए
कोणाच झाल्यात बग
ऐ मी काय केलो बोल म्हनून सांगालोय तर बोलणच येइना पुढण आता काय सांगणार अम
जेवलास
आता जेवनार
हम्म्म
ममी काय करालिया
आं
मम्मी काय करालिया?
काय समजलं नाही
मम्मी काय करायला
झोपलीया.
हम
बोलऊ काय बोलणार आहेस.
नाही
हम् जे घरला जाऊन परत बोलतय की नाय त्यात त्याला म्हणायचं खरंच काळी हायस समोरच्या संघ बोलाय सांगतात. आता
आता हिच्या्यावर बोलू का रे
अरे सांगा लागलोय तुला
मग आता ह्यो काय झालं साधं कॉल करायचं आहे ना? हाय की वेळ काय सपला काय दिवस?
चिडून दाखवू नको
मग काय कधी बोलणारच नाही असं म्हणलोय.
काळजी घे खरं काळजी आहे म्हणजे काय?
बुधवार आमच्यातले अतीशहाणी किती आहेत माहिती आहे काय? काय केल्यात माहिती आहे काय? फिल्टरच पाणी सपलय चावी चालूच केलतीत आणि पाणी आलं नाही म्हणून ते जरा वाकवून घेतल्यात आणि चावी तशीच चालू ठेवल्यात. आणि फिल्टर खालनं भरत आलंय आणि तेे थेंब थेंब थेंब टुपूक टुपूक पडाय लागलंय पाणी खाली, आणि जवळ जवळ एक अर्धा ग्लासाच्या जरा कमी एवढं तर पाणी खाली गेलेलं आहे. कळलं काय?
हम्म.
हम्म म धुणभांडी केलीस?
नाही अजुन.
का रे?
करायचे नंतर
मला काय जेवायला, बी वाढनात की?
घे की, वाढून तुज तू कोण वाढल आता.
दे ये. म्हणजे, तुला माझी काळजी नाही आहे. जाऊदे असंच असतयं. हॅलो! ते हॅलो! म्हणले की मला ते हॅलो! शुलुलूलू म्हणतयं तेच आठवाय लागलयं आता.
थांब झालेत, तुझं दहा मिनिट प्रश्नाचे उत्तर दे आणि साधा कॉल कर मला.
ए थांब जरा होऊ देल की, कुठ झालंय अजुन?
झाल्यात दहा वाजून दहा पंधरा.
काय दहा पंधरा- पंधरा काय नाही, थांब.
दहा, वीस झालंत, आता.
वीस झालं काय थांब की जरा, चपाच्या तोडतो मी एंड कॉल करायचा असतंय, मी लावलयं म्हणल्यावर. असतयं ए आय जनरेटर असचं असतयं थांब सांगतो तुला, इट्स लॉजिक ठेवू काय? हा.